हॅलो. काय चाललंय? जेवलीस काय?
होय जेवलो तुम्ही?
पण जेवलो आत्ताच.
हम्म काय केेलत जेवायला मग?
जेवायला बिर्याणी केेलती बघ.
बिर्याणी केलता कसली व्हेज कि नॉन व्हेज?
व्हेज व्हेज मी नॉन व्हेज खात नाही मला आवडत नाही नॉन व्हेज.
होय काय का नॉनव्हेज पण छान लागतय की.
खातच नाही ना मी आवडतच नाही.
हम्म तुमच्याकडन काहीतर बटन दाबायलात वाटत बघा आवाज यायलाय.
नाही तिसरीला दुसऱ्या फोनच बटन दाबाव.
हा हां
हम्म
मग कशीये म्हणजे व्हेज बिर्याणी कशी करताय?
वेहेज बिर्याणी बरोबर
हॅलो हॅलो
हॅलो हॅलो येतोय काय आवाज?
हॅलो
आवाज येतोय का?
हा हां आला आता.
आपले बिर्याणीचे तांदूळ
हां ते लांबडे असतात ते बासमती.
हां बासमती
हां
बिर्याणी राईस आणायचा.
हा
फ्लावर मटार
हा
गाजर, डब्बू मिरची, कांदा, टोमॅटो
हां सगळ चिरवून घ्यायच काय. हॅलो हॅलो
हॅलो
हा आवाज मध्ये मध्ये बंद व्हायला लागलाय.
हा ते स्क्रीन बंद झाली की आवाज बंद होतोय.
हा हा पण माझ नाही तस होत.
माझ होतय.
हम्म हा सांगा मग सांगालता.
कांदा टोमॅटो बारीक चिरून घ्यायच.
हम्म हम्म
उभ उभ चिरून घ्यायच‌ आणि हां कांदा है आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट करून घ्यायची.
हा.
आणि बीन्स पण घ्यायचे बीन्स.
हा.
एक वेगळाच स.
कचकच लागत नाही का.
सांगते काय तुला बीन्स असं. त्याने एक वेगळं अस चऊ यथे बिर्याणीला बीन्स नॉनव्हेज सारखे.
हा.
प्लीज प्लीज गाजर मटर फ्लावर. मिरची बारीक चिरून घेऊन घ्यायचं सगळं चिरून घेऊन घ्यायचं. तेल टाकून भाजायचं.
हम्म.
भाजून चांगलं घेतलं की त्यात मसाले टाकायचे आपलं तिकट. लाल तिखट मिरची मिरची पावडर हळद. बिर्याणी मसाला गरम मसाला थोडासा. आलं लसणाची पेस्ट थोडसं दही.
हा.
सगळं टाकून हलवून घेऊन ना शिजवायचं थोडं पाणी घालून.
त्या ह्याच्या भाजीतच त्या म्हणजे दही टाकायचं.
हा हा त्यातच टाका.
हा.
शेंगूर घेतलं क मग हे.
हॅलो.
अ हा शिजवून घ्यायच. ह त्या्या म्हणजे त्याला असं थोडीशी ग्रेवी आहे. मा शिजून घेतली की परत मग कांदा भाजून घ्यायचा.
हा.
कांदा थोडा त्यातला निम्मा थोडासा कांदा तळून घ्यायचा.
हा.
आता कसं एक किलोची जर बिर्याणी करणार असेल तर तुला अर्धा किलो कांदाल.
एवढा कांदा.
त्या निेममा कांदा तळून घ्यायचा निेममा कांदा भाजीला वापरायचा.
हा.
बाजून अ. एकदम चांगला अस लालसर तळून घ्यायचा पहिला तो बाजला काढायचा. ंतर थोडा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजायचा जास्तण भाजत नाही कारण थोडा. तळलेला असतो ना आपल्या.
हा.
त्याला भाज्यातात टाकायच सगळ मसाला वगैरे कांद्यात. चांगलं परतून घ्यायचं.
हम्म.
आणि तळेला कांदा पण थोडासा टाकायचा वरून त्या भाजीपे.
हा.
ह बिर्याणीचं रायच असे. ऐंशी टक्केशीधुंऊन घ्यायचं पाण्यांत
ऐंशी टक्के म्हणजे पूर्ण शिजवायचं कायं
नाहीं पूर्ण शिजवायचं नाहीं ऐंशी टक्के शिजवूंन घ्यायचं पाण्यांत आंधी अं मसांला कोबू लवंग दालचीन जिरं
हां
एखादां वेलदोडा मसांला वेलदोडा असेल तरं तो पाण्यांत टाकूंन पाणी उकळूंन घ्यायचं
हां
पाणी उूकळुंन घेतलं की त्यांत एक चमचा भरं तूंप टाकायचं
हां.
तांदूळ टाकायचं. धुवूंन टाकायचं. थोडां वेळं भिजतं ठेवलं तरी चालतंय. जरं चांगला मोठा. आपला बिर्याणी राईस असला तरं. दुसरां कुंठला जरं राईस असलां. कोलम वगैरें तरं तो नाहीं शीज वायचं म्हणजे भिजवांयचं नाहीं
हां भिजवलां तरं म्हणजे असं. तुकडं वगैरें पडतील की नाहीं.
हां त्यांमुळेच. बिर्याणी राईस नाहीं पडतं. तुकडां.
नाहीं कायं. हम्मं.
गज मंग त्यां पाण्यांत टाकांयचा. उकळी आली की. शिजवूंन घ्यायचां. ऐशे टक्के. थोडांसाचं कच्चां राहियला पाहिजे. असं शिजवूंन घ्यायचां.
हां.
आणि मंग ते एकां झाऱ्यांन काढूंन घ्यायचं सगळं पाणी. त्यातलं. भातातलं.
हां.
म्हणजे फक्तं. भात काढायचं पाण्यांतला. आणि एकां
बरं ते आपणं आंधी टाकलेलं असतं ते फूलं लं वेलदोडे वगैरें.
हां.
ते कसं. हां.
हम्मं
मंग.
अवं सगंळ थोडंसं पसरायचं ताटांत.
तांदूळ भांत.
काढलेला. काढलेला भांत. कारणं वांफ असतं नां त्यांत. भरंपूर. ते माफल्यांवर कांत
हां.
तुमचां आवांज येईना.
भांत पसरांयचा. भांत पासरवूंन घ्यायचां ताटांत गं.
हां हां.
म्हणजे त्यांतली वाफं णीगुंन गेली की तो भांत शिजतं नाहीं नां गायाचं राहतो.
हां हां. मं वाफं असली की म्हणजे अजूंन जरां शिजतोय. हम्मं हॅलो.
हॅलो. येतोय का? आवाज.
हॅलो.
हॅलो. आवाज येतोय का? तुला.
हा. आता यालाय.
अच्छा हा आणि त्यानंतर मग, काय करायचं. ही जी भाजी असते. शिजवलेली ना. हम्
हा.
का पातेल्याला तूप लावून घ्यायचं. मोठ्या पातेल्याला. ती भाजी आणि अ ते भात शिजवले त्यात बसलं पाहिजे. असं मोठं पातील घ्यायचं.
हां.
आणि त्या पातेल्याला खाली. तूप लावून घ्यायचं.
हम्म
तूप लावून त्याच्यावरती भाजी पसरायची सगळी. पूर्ण भाजी पसरायची. हा भात दिल्या आणि त्याच्यावर वर शिजलेला भात टाकायचा तो.
हा.
आणि त्याच्यावर थोडसं तूप टाकायचं परत.
हा.
नाही टाकली सारी चालत एक तो पाच का ऑप्शनल आहे पण व्हेज बिर्याणीला कस ज तुपाचा वास छान लागतो.
मग त्यात म्हणजे तुपाच्या ऐवजी बटर बिटर यूजकेलं चालत नाही का?
बटर तेल तेल जरी घातलं तरी चालते. हा.
आणि व्हेज मध्ये मग काजू वगैरे काय? घालत नाहीत.
नाही नाही.
हा.
काजू म घालायचे आणि मग ते. अ लेयर दोन लेयर मध्ये देयचे थर असे आणि वर मग ते आपण भाजलेला कांदा असतो ना तळून घेतलेला.
हा.
तू आणि कोथिंबीर पसरायची पूर्ण सगळे.
हा.
ह आणि आपला केसरी कलर थोडा थोडा कुठ तरी पाण्यात टाकून असं टाकायचं कुठ तरी. ह.
हा म्हणजे भाताला पण कलर येतोय काय?
हा कलर येतो छान दिसत बिर्याणी.
हा.
त्यानंतर असं त्याच्यावर एखादं झाकण ठेवायचं ताट.
हा.
आणि त्याच्या असं वजन काय तर ठेवायचं वजन. म्हणजे एखादा दगड आपला खलबत त्याचा. गॅसवर ठेवायचं नाही पात्र तवा गरम करून घ्यायचा तव्याला फ्लेम लावायची. म्हंजी, गॅस वर तवा ठेवायचा. गॅस चालू करून, बारीक करून, अन त्या तव्यावरती, पातेलं ठेवा.
हां, मग परत वाफवून घ्यायचं काय?
हा मंग की मस्त असं वाफुन घ्यायचा, म्हणजे भात ते शंभर टक्के शिजतोय, वापराच.
हा.
मंग वाढताना पण असं एका, कडेन खालून प असं खालून, घेऊन वाढायचं.
हां, म्हणजे लेयर येत्यात.
हा ते खालची भाजी, तू असं लेअर दिलीस तरी, चालते. एक थर भाजी चा, वर त्याच्या भाताचा, परत एक भाजीचा, परत भाताचा.
हा.
नमक मध्य कांदा वर कांदा अस, त्यांच्या पण चालत, तसं पण छान होतं.
आणि ते दोन्ही मिक्स केलं तर
दोन मिक्स केलं, तर मग नाय चांगलं लागत ते, कारण थोडाफार पा ढरा भात, मग ते काय भातन आमटी खाल्ल्यासारखं लागतय.
हां. बर बर चालते, करून म बघतो घ्या, एकदा.
हम्म.
हम्म. चालतयं. होय होय, करतो की. करून तुम्हाला आणि विचारतो, काय नाही आठवलं तर. ह हॅलो? हॅलो?
हॅलो? ठीक हाय, ठीक हाय.
हा, ठेवू काय?
हा ठी